काय बोलायचये?
आवाज येत नाही, कमी येतोय. आवाज बारीक यायला लागलाय, आवाज येत नाही व्यवस्थित.
आत्ता येतोय.
हा बोला तावरा
जेवण आवरलं?
जेवण आवरलं, तुमचं?
बाकी काय चाललय?
काही नाही ह ह हायसमर
काय ते?
हालट बरं
होय होय बरीये
हो हो अ हय त्या शर हॅलो जेव्हा हं हं आवरलं
होय चाललेत अजून काम दुकानातलीच. आवरून आता घरी जायचं मग
मग घरी जाऊन तर जेवण बनवायचं. हुं लॉन्ग सगळच स्वयंपाक बनवायचा?
नाही अर्धवट अर्धा अर्धा करून ठेवलेला असत ते, दुपारचं कुकर वगैरे लावून यायचं. पीठ वगैरे मळून ठेवून यायचं भाजी चिरून तेन, आता जाऊन भाजी आमटी फोडणी टाकून चपात्या तेवढ्या करायच्या.
अं हं सिलाई मशीन्सच ना तुमच्या?
होय
हम्-हम्
कामं होतीत तेवढी ब्लाऊजं शिवून आज आवरलीत दोन.
आता जरा सीझन कमी असल?
होय आता त्या अधिक महिन्या मुळे नाही जास्त, अधिक महिना संपला का मग संपला की मग चालू होईल. आता जरा दिवाळीकडं तेनच कामं चालू, होय लग्न महूर्त ता संपलंय ना?
होय, हम्-हम् बाकी काय मंग?
काय नाई चाललंय. निवांतचंय, काम जास्त नाहीत त्यामूळं निवांत ता आता
होय नाही तर कामं या चालू झाल्यावर कुच लं काय हं हं वेळ मिळत नसेल हम् बाकी काय मग आणि काय निवांतच.
अं हम् वातावरण कसं काय?
काय नय आजून, ऊनच आहे भरपूर. पावसाचा काय पत्ताच
व्हय.
तिकड जरा तरी कमी वाटतंय, इकडं भरपूर उनाच हे होतय त्रास होतय.
हम्म, हम्म. बाकी हाय सगळ व्यवस्थित?
काय ते?
बाकी सगळं हाय का व्यवस्थित मनते.
आयाय.
हो-हो.
तिकडं कसं काय हाय?
पण हाय व्यवस्थित वातावरण जरा सकाळचं होतंय जरा.
होय, जरा आभाळ आल्यासारखं होतय धाक वच्या दरम्यान नंतर दिवस दिवस भर उन्नान रख रखतंय.
वय. सकाळच जरा वातावरण होतय, अ पावसासारखं होतय.
इकड कसं झाडी वगैरे कायच नाही, त्यामुळे. इकडे जास्तच त्रास होतोय उन्हानाचा.
हम्म हम्म, आमच्याकडे काय वाटत नाही एवढं खर कार का आम
इकडं बारा बारा आणि चोवीस तास फॅन चालूच आहेत, बंद करून एवढं चालत नाही पाच मिनटं पण होय.
बा.
तिकडे ते बरं वाटतय तेवढच.
होय आमच्याकडे कस वातावरण ते चांगलय. नई हाय म्हणजे फिश वातावरण आहे लेला असं वातावरण कश नते सुिट्टी लेव्हलला कुठलं वातावरण वगैरे
ह्या वर्षी त्यात ते उष्णता पण वाढले ना उष्मा घग ते सगळं हे वाय
होय, घरात बसू वाटत राजकुमारी.
होय, घरात इथ दुकानात पण एक साईड पूर्ण पण असले तरी इथ पण नाही बसू वाटत.
ते उष्णतेन ते होय झाडं वगैरे काय नाही आहेत तुमच्याकडे
होय कायठेवालाच नाही माझं सनीद
हो जस, जस मोठ शहर येईल तस ते झाड वगैरे सगळं पाडून ही केलेलं असतय हम बाकी काय म
बाकी उन्हाळ्याची सगळी झाली काम
झालीत आता म्हणजे झाली तर म्हणजे तशी चालू आहे पण आता उन्हामुळे पण ऊन शक्य जास्त शक्यतो शेता बीताला जात नाही
घरातली पापड, बिपड करून
ते केलं सगळं पावसाळ्याचे आवरडून घेतलं ते सगळं करून घेतलं
कसले कसले केलेत
मी व शाबूच केली शाबूच म्हणजे बारीक मिक्सर लावून ते केलं शाबूच एक दीड किलोच मग ते तांदळाच्या पापड्या केल्या परत ते सालपापड्या ताटावरच्यामुळे त्या केल्या थोड्या
त्याला भरपूर हे लागतय इकडं कोण करायलाच बघत नाही ते चुलीवर करायला तेवढं बर पडतय तीकड गॅसवर करून परवडत नाय ना या आधीच गॅस
होय आमच्याकडे करत्यात म ते ते केल्या परत तांदळाच्या कुरड्या रव्याच्या कुरड्या परत शाबूच चिप्स
ते किती पाच, पाच दिवस भीजवून घेतले काय तांदूळ रवा तेन
हो पा रवा म्हणजे पाच जन भिजवून घ्याणे रवा संध्याचा भिज घातला दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हय सकाळचा तारीख त्यात थोड पाय पाणी ऍड करून ते शिजवून घेतला आणि आपण व कुरवड्या कशा करतेय तश्या केल्या हम
अंडी पापड वगैरे
ते पापड काय तांदूळ मी काय भिजत घातलं नाय खर आसच दळून आणलं त्याज तस केलं
ते आंबटपणा येत नाय ना मग पापडांना
खरंच ते येत्यात चवीला तेन फुल त्यात होत्याच चांगलं ते ह
त्याला ते तांदूळ भीजच लागतेय.
राशनच किंवा हेच
रेशनचच रेशनच्याच तांदळाचं चांगलं होतय.
बरं.
आपल्या बाकीच्या तांदळाने एवढं होत
व्हय.
आम्ही पण केल्यात.
काय काय केलेत?
अंडी पापड शाबूचं शाबू बटाटा मिक्सच केलय.
मग ते कधी तुम्हाला वेळ कसा मिळणार मग?
त्यातनच थोडा थोडा काढायचा रोज एखादं एखादं सकाळचं करायचं. ऊन पडायच्या आधी लवकर उठून जरा घरातला आवरून करायचं. संध्याकाळच जरा आमटी भात एक्स्ट्राच करून ठेवायचं म्हणजे सकाळी सकाळचं कमी जरा काम होते. तसं करत करतच केले.
ते सगळं तेच ते कव्हर होतं का तुम्हाला?
ते मी आणि मम्मी दोघी मिळून करतोय ना. दोघींच पण एकत्रच त्याच्यामुळ मग दोघींच मिळून होतंय होय इथं वाळत घालायला तरी जागा कुठ आहे?
आपलं काय सरळ काय व्यवस्थित नाही.
कुठ तरी एका कोणाच्या तरी स्लॅपवर वगैरे घालायला लागते. त्याच्यामुळ मग ते दोघींच त्याने एकदमच करतय रोज कुठं लोकांच्या घरी जायचं.
मग ते एकत्रच करते.
प्रत्येकाच सेपरेट सेपरेट करत होय आता उडदाच त्यान आणून ठेवलंय ते तेवढं करायचंय त्याला कस असं ऊनच पाहिजेल असं काय नाही ना? त्याच्यामुळे ते जरा पाठीमाग ठेवलेय.
हं हं
काम आवरले की करायचं म्हणून काम आता नवीन काय नाहीत खर. पेंडिंगची राहिलेली आहेत आधीची. ती जरा आवरायची आणि करायचं मग आता.
जरी हे आवरून केलं तरी चालतेय ते जरा एवढ नसतय होय सकाळच तर उष्णता काय ऊन पण भरपूर आहे होय. हम्म हम्म
तुम्ही केला की नाही उडदाच वगैरे
होय आम्ही उडदाच केलं एक किलोच केलंय.
हां हा आमच्यात उडदाच जास्त लागतय आणि बटाट्याच चिप्स
ह उपवासला लागतेत काय?
मम्मीची एकादस वगैरे असती. पण मुलगीला जास्त लागतय वेफर्सच हम्म ते तेवढे पाच किलोचे करून ठेवलेत आता. ते कसं वजनात बसतच नाही ना बटाटेच वजनात बसतेत आता जास्त वाळल्यानंतर त्याच कुठं वजन पाच किलोच एक किलो पण होेत नाही तयार.
ते वाळतय नाही त्यामुळे त्याचं वजन होत ह्ं हुं होय
ते जरा जास्तच हे करायला लागते.
बाकी काय करताय तुम्ही व्हय खरं ते कुठे जास्त असत आमच्याकडे नाही आम त्या
प्रत्येक जण आपली आपली करत असते इकडे वीक कायला भरपूर आसत्यात.
ह्ं हुं आमच्याकडे विकायला कोण नसते व्हय तेच सिटीनेला बिझनेस भरपूर
गॅस बंद झाला आहे त्याच्यामुळं जरा कमी हे झाले कामा
हं हं नाहीतर विकाला
होय मग कोणकोण एखाद्या वेळेस जळण आणून त पण हे करायला लागलेत त्याच्यामुळे आता त्यांना पण रेट वाढलाय.
तर रेट वाढलाच. सगळ्याचच रेट वाढल्यात आंता.
आ मागच्या वर्षी तरी अडी अडीशे रुपये किलो होते. आता तीनशे-साडेतीनशे
हम्म हम्म भरपूर रेट वाढल्यात किं आमच्याकडे एवढं काय नाही, आमच्याकडे कोण विकतच घेत नाही. सगळे करत्यात घरात, कारण का आमच्याकडे दुसरा बिजनेस काय नाहीना, त्यामुळ घरी करत त्यात.
तिकडं कस सगळी जॉब वगैरे इकडं तिकडं असतात त्याच्यामुळ घरात करायला कोणाला वेळच नाही. बायका कोण घ रा
आमच्याकडे करत्यात घरातच सगळं कोण विकत नाही.
बाकी फन्नस वगैरे काय आहेत का शिल्लक नाहीत.
आमच्याकडे आहेत. आमच्या आ
शिजन आहे की अजून.
होय सीझन आहे खरं, आमच्या गावात फणसाची झाडं नाही, तिकडं कोकनात आहेत फणसाची झाड.
नाहीत तिकडं.
आमच्या गावात नाही खाली दुसरं म्हणजे, खाली खालच्या रनल्या कोकणात तिकड आहे.
हा हा.
हम्म.
जांभळ वगैरे तरी असतील की.
हा ते आहेत करव जांभळते आहेत खरं हे नाही म्हणजे, फणस तेन नाही आमच्याकडे. ते जास्त तं करून रणमेवा ते सगळं कोकणातच मिळतं नाही.
होय.
चडकण असते.
ते तिकडं आमच्या गावापासन खाली सगळं कोकण चालू होते. तिकडें चालू होते
हो. तिकडं मिळतेय कोकणा सगळं.
तिकड तरी आमच्या इकडं कुजून जाते. एवढं गरम साठ असते हो प्रत्येकाचे झाडे वगैरे आहेत ना खाऊन किती खाणार मासं.
होय आणि एका झाडाला काय असं का थोडीच लाग, एका झाडाला अशी काय थोडीच लागत्यात भरपू पूर लागत्यात.
होय.
बर बर चालतय ठेवू म